हा
काय करते ना ना हग
काही नाही आता जेवण करते आता
हम्म आराम काव पार
आं
आराम करा म्हणल
हाव
आ
हा मग शाळेत काम राहतस
हम्म
शिकवावं लागतेय घस ताणावं लागत किती कस
हम्म
पोर ऐकत नाही रे वेगळेळे प विचित्र पोरराच माहिित तु ज्यांना काही जमत नाही
का अस
पस्ा फस्ट चे पोर मोठ्यापेक्षा फस्ट चे पोर सांभाळणं जास्त अवघड राह
हा
त्यांना सांभाळून सांभाळून जीव जातो
हम् हम्म
हम्म फिरून याच दोनदा कुठ जायचं
हम हम
का रे
तिथं जाऊन काय केले असत तेथ आज कोणीच नाही
आणि अक्ष इ जायचं गावात जायचं मग बाबां त राहते ना
हम् हम
बाबाकड जायचं
कुठेच नाही जायचं कुठच नाही जायचं घरच थांबू
हम्म आराम करा आता झोपण राहयत थोडस रुद्र
जोपून राहायचं
किती वेळ झोपते
किती पड झाले आता
दीड हजार
आ?
दीड हजार.
दीड हजार!
हम्म.
बाप रे! बरेच झाले.
हम्म.
आणि ये इरान शर्मा तू काय पाठ करायच आता?
म आता मला पण
हा.
पगार द्यायचाय. अनुसरण करून प्रवचन करायचंय. चिंतन करून प्रवचन.
हो का? एवढं मोठ पाठ करायच काय आता?
हम.
पूर्ण पाठ करणये?
आं?
पर्यंत सगळं पाठ करणय.
मग पेपर राहिणार ना त्याच्यावर?
हम्म.
अवघडये. आमचे पेपर राहते ना.
हम्.
सेकंड इयर चे पेपर राहतील आता.
हा का?
आमच्या शाळेत बी टेस्ट ते काढावं लागत पोरांच्या सगळ्या.
हम्म हम.
हम्?
हम्म.
हां. क कर मग अभ्यास. मी जेवण करते.
हम् हम्.
हो.
मला म्हणली का?
आ?
भाजी?
काय केलीए?
वांग्याची
नको. वांग नको.
वांग नाहीए.
मग?
दुसर काहीतरीए.
तुमचं बी राहू दे. आहे भाजी.
काय ए?
नगर.
पुना.
आतल पाहायला गेला का काय?
हं. ते तर होणारच.
जाऊ दे. राहू दे भाजी खाईन मी आता आहे. चला ठेवते.